हॅलो!
हॅलो!
हां ताई बोला.
नमशकार ताई बोला, काय म्हणता?
नमशकार ताई, मी म्हटलं, आज आपण नवीन विषयावर बोलू म्हटलं.
ठीक आहे ना, बोला ना ताई, काय ये तुमचा नवीन विषय आज.
तब्ये
ठीके आहे ना चालेल मग. कसा वाटतो तुम्हाला दिवसा आवड दिवसाचा आवडता वेळ?
दिवसाचा आवडता वेळ छान वाटतो. मला तर सकाळ आवडते.
हो. प्रत्येक व्यक्तीचा दिवस हा सारखाच असतो, पण चोवीस तासाच्या आत चोवीस तासांपैकी एक एखादा वेळ असा असतो जो आपल्याला खूप आवडतो. कोणाला पहाट, कुणाला सकाळ, कुणाला दुपार, कुणाला संध्याकाळ. तर कुणाला शांत रात्र. तुम्हाला यापैकी कुठला दिवस आवडतो ताई? वेड आवडतो दिवसातला?
हो मला तर पहाटेचा वेळ खूप आवडतो. गार वारा, सकाळचा चहा, दुपारची निवांत विश्रांती आणि संध्याकाळ ची फिरायला जाण्याची वेळ खूप छान असते म्हणून मला पहाटेचा वेळ आवडतो.
अरे वा तुम्हाला तर फार सकाळच आवडते.
सकाळचं आवडते.
ती एक वेगळीच जादू असते. ती पहाटेची असो ती सकाळची असो, की दुपारची असो, की संध्याकाळची असो. पण कसं असते पहाट आपल्याला नवीन सुरुवात देते. सकाळ ऊर्जा देते आणि दुप पार मेहनतीची आठवण करून देते, संध्याकाळ दिवसाचा आढावा घेण्याची संधी देते आणि रात्री शांततेत स्वतःशी बोलायला शिकवते. अशा प्रकारे असते दिवसाचा वेळ.
हो ना. मला तर सकाळ खूप आवडते यासाठी की ते म्हणजे सकाळी पूर्ण शांत वातावरण असते, सूर्याची किरण ती सुरुवातीची पाहिली पहाट आणि पक्षांचा किलबिलाटचा आवाज आणि मनात नवीन आशा आ नवीन आकांशा म्हणून मला सकाळचा वेळ खूप आवडतो.
हे तर खरंच खूप छान आहे तुमचं आणि मला संध्याकाड आवडते. दिवसभराचा थकवा संपतो. दोन कुटुंबची ती वेगळीच मजा असते. मला खूप आवडते, फारच आवडते मला ते.
अच्छा छान. नाही तुमचं पण छान आहे ना, कारण का सायंकाळी पण छान सायंकाळचा पण दिवस छान असतो कुटुंबासोबत बोलणे, बसणे. गप्पा करणे त्यांच्याशी. पण मला तसं सकाळचं आवडते दिवस आवडतो.
हम्म. प्रत्येकाचं उत्तर तसंही वेगळं असेल. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. प्रत्य काचा दिवसाचा वेळ वेगळा आहे. तर त्याला तो दिवसाचा वेळ आवडणारा वेळ वेग
हम्म. एक गोष्ट मात्र नक्की दिवसाचा कोणताही वेळ वाईट नसतो. आपण त्यावेळेचा कसा उपयोग करतो त्यावर त्याचं महत्त्व ठरतं. हो ना?
हो ना हो बरोबर आहे. जर सकाळ सकारात्मक विचारांची सुरू झाली, तर संपूर्ण दिवस आनंदी जातो. आणि आपली जी कामे ठरवली आहे वेळेनुसार दिवसामध्ये ती सुरळीत पार पाडते.
हो. आणि जर संध्याकाळ काळची, आपण दिवसाचा आढावा घेतला. तर दुपारचा दिवस अधिक चांगला घडू शकतो, असं मला वाट वाटते कारण दुपारी सगळे कामं. कामे झाल्यानंतर, आपण सगळं शांत शांत असते म्हणून.
बरोबरच आहे तुमच ताई, जर दिवसातील फक्तं एकच. तास निवडायचा असेल, तर तुम्ही कोणता निवडाल ताई.
मला दुपारचा वेळ भरपूर छान वाटतो, तीन चारचा टाइम.
अच्छा.
काही लोकं पहाट निवडतील.
हम्म.
काय हे. कारण त्यांना शांतता आवडते, काही सकाळ निवडतील. त्यांना कामाची सुरुवात आवडते, तर काही लोकं संध्याकाळ निवडतील. कारण त्यांना माणसासोबत वेळ घालवायला आवडेल. किंवा काही लोकं रात्री निवडतील. कारण की, कामावरून थकून आल्यावर किंवा, आपली घरची कामे संपल्यावर आप पण सगळ्यांसोबत जेवण करायला वेळ.
बसतो त्यामुळे पण रात्र पण आवडेल.
हो ना अगदी बरोबर बोला कारण, सायंकाळचा तो वेळ फॅमिली घेईल. खास सायंकाळचा वेळ पण, सगळ्यांना द्यावं लागते ना. घरच्यांना घरच्यासोबत बसणे, गप्पा मारणे हेही तुमचं छान आहे बरं का.
हो बरोबर असते ताई. तुम्हाला असा प्रश्न कधी पडतो का, की दिवसा दिवसातला कोणता वेळ तुम्हाला आवडेल. आता जसं तुम्ही म्हटलं की, मला दुपार आवडते. मग काही दिवसानंतर असं होईल, की तुम्हांला सकाळ आवडेल.
हम्म, होतो ना वाटतो. कधी कधी मला सकाळ आवडते. कधी कधी असं वाटते का, सकाळी सकाळी खूप लवकर उठावं लागते, तर कधी कधी कंटाळा येते कधी कधी असं वाटते का. पण दुपार ठीक हाय.
हम्म.. बरोबर.
मला असं वाटते की, मला आवडतेच आवडते. दिवसातला वेळ हा संध्याकाळ आवडतेच आवडते, पण मला कधी कधी सकाळ पण आवडते.
हम हम हम.
कसंय आपल्याला कुठे जर बाहेर जर जाय बाहेर जर जायचं असेल तर, आपण सकाळचा वेळ निवडतो.
हम्म. बरोबर कारण कसा आहे, सगळे कामे सकाळची संपली की दुपारी. कुठे बाहेर जाणं वगैरे जातात तर, ते पण काम बाहेरचे निपटून जातात ना आपली.
हो ताई बरोबर ये, आपले बाहेरची काम सगळी आटपून जातात ते.
हम्म.
आणखी सगळ्यात जास्त दिवसातून तुम्हाला कोणता वेळ आवडतो? त्याच्यावर तुम्ही म्हणजे, खरंच मी ठामपणे उभी आहे. किंवा मला हाच वेळ, पाय घालवाय साठी.
कसं सकाळचा तर वेळ सगळ्यात शांत असतो, आणि त्यानंतर कसं सकाळ झाल्या नंतर दुपारी मग अ सकाळ नंतर नऊ दहा वाजता मग मुलांची तयारी वगैरे सगळं, त्यांच स्कूल अ हे शाळेचं वगैरे करून द्यावं लागतंय, आणि नंतर मग दुपारचा वेळ ठीक वाटतो, पण तसा संध्याकाळचा वेळ पण मला कधी कधी आवडतो कारण संध्याकाळी पण मुलांसोबत सगळ्यांसोबत बसून जेवण करायला, सगळ्यांसोबत गप्पा मारायला, हा पण वेळ खूप आवडतो.
हो बरोबर. पण मला नाही का सगळ्यात जास्त संध्याकाळ याच्यासाठी आवडते, कारण की कसंय,, सगळं म्हणजे दिवसाचे सगळे कामे संपून, आपण जेव्हा संध्याकाळी चहा घेतो, कुटुंबासोबत तेव्हा एकत्र येतो, एकत्र बसतो, त्यामुळे गप्पा गोष्टी होतात,
आणि संध्याकाळचा मग थोडा वेळ निघाल्यानंतर मग जेवण करायला बसतो तो. पण वेळ कुटुंबासोबत भेटतो,
हो ना.
म्हणून मला संध्याकाळ फार आवडते.
हो, तुमचं छान आहे ताई. कुटुंबासोबत पण वेळ घालवता येते आणि संध्याकाळी पण सगळ्यांसोबत बसून गप्पा वगैरे मारता येतात, छान आहे तुमचा पण वेळ, मला आवडला, मला पण कधी कधी, संध्याकाळही आवडते.
पण असा प्रत्येकाला वेळ कोणता कोणता आवडत असेल ताई तुमच्या तरी मते?
मला तरी वाटते का, प्रत्येकाला तरी मला वाटते आपल्या अ संध्याकाळचा, दुपारचा वेळ सगळ्यात सुटेबल असतो. अ म्हणजे थोडा रेस्ट वगैरे करायसाठी, आणि संध्याकाळच तर अति उत्तमच असतो, सगळ्यांसोबत बसणं, गप्पा करणं,
हो ताई, जर कोणाला फोन लावायचा असेल, आपल्याला बोलायचं असेल, तर आपण दुपारी किंवा संध्याकाळी बोलू शकतो. निवांतपणे, सकाळची वेळ हि घाईची असते.
हम्म.
पहाटेची आपल्याला त्याच्यापेक्षा घाई असते, मुलांचे डबे बनवायचे असतात.
मुलांची तयारी असते.
हो ना.
त्यामुळे दुपारी किंवा, संध्याकाळी हा व्यवस्थित वेळ मिळतो आपल्याला.
हो, बरोबर बोलताय तुम्ही. तोच आपला सगळ्यात चांगला वेळ, तरी मला तोच आवडतो दुपारचा, कारण सकाळची कामे निप तो, संध्याका दुपारी छान वेळ मिळतो, आणि सायंकाळी पण छान वेळ मिळतो, म्हणजे आपला जसा सकाळचा वेळ, त्यानंतर दुपारचा आणि सायंकाळचा वेळ खूप सुटेबल असतो आपल्याला. मी आपली दुपारची पण कामे निपटते आणि सायंकाळी आरामात आपण सगळं करू शकतो. तो
आताही परत जाईल.
हम्म
आणखीन तुमचा दिव आवडतो तुम्हाला तो.
आणखी दिवसातला वेळ मग तेच कामं करता करता. अ बारा एकच्या दरम्यान थोडसे काहीतरी गाणे वगैरे लावनार. ऐकायला वगैरे आवडतो काम करता करता.
म्हणजे प्रत दिवसाच्या प्र प्रत्येक वेळेपैकी एखादा वेळे असा ठराविक ठरलेला आहे की, आपल्याला त्या वेळेवरच ती गोष्ट करायला आवडते.
हो बरोबर बोला.
ठीक आहे ताई चला मग बोलूया. आता माझ्ये कुटुंबासोबत चाय पायची वेळ झालेली आहे.
होतं. हो ताई बोलू छान चल भेटूया बाय‌.